काकाला केलता फोन.
काय?
आणि अजूब एक दोन दिवस, थांब म्हणे ऑनलाईन आले म्हणे. तू देल होते. ते दिले म्हणे. आ
तू माग तर
मीे दिलते का त्याच्या नंतरन, तुझा फोन आला होता. मला काय माहित तुला लागणार आहेत. हां हां. बरं.
तुला काय म्हटले? हॅलो.
हो.
आह.
हॅलो.
अन् तुला काय म्हटले?
अरे आता त्या
हम्म. माकड.